हॅलो हा बोल की आम काय नाही चहा झाला.
हो झाला की तुझा.
हो चहा झाला जास्तच झाला.
हा हा कशी आहेस.
आहे की बरी आहे तू कसे आहेस.
मी पण बर आहेल बघ.
हा काही नाही परवा आम्ही ट्रीप ला गेलो होतो.
होय कुठे गेलेला.
हम्म मालवण तारकर्ली. आणि आम्ही आम्ही आमही दो वनडे होती एक नाईट होती. ती दोन दिवस होत. हा आणि आम्ही अ ज्या दिवशी गेलो. ताना त्या दिवशी राज्याभिषेक सोहळा होता. आणि आम्ही राजकोटला होतो त्या त्या टायमिंगमध्ये आम्ही राजकोटला होतो तिथं. हा हा हा सहा जूनला गेलो होता आम्ही. छान झाली ट्रिप आमची पण. सगळ्या लेडीज सगळ्या लेडीजच गेलो होतो आम्ही. दोन दिवस साठी पूर्ण मालवण फिरला राजकोटचा किल्ला बघितला हॅलो.
हा म्हणजे तर संभाजी महाराजांचा मोठा तू. हॅलो आवाज येत नाही काय.
हा आला की आवाज येतो.
हा ते राजकोटला म्हणजे संभाजी महाराजांचा तर मोठा पुतळा येतोच ना.
हा हा तोच तो अ म. त्या ह्याच्या इथं तारकर्लीच्या हा सिंधुदुर्गच्या इथच आहे तो होय.
न आज जातो आपलं मालवणला नाय हला सिंधुदुर्ग किल्ल्याला. तिथून परत हा. परत आल्यानंतर मग राजकोट आता मोठं नवीन केलंय ना ते.
हा होय होय.
संभाजी महाराजां.
हा मोठा पुतळा केलाय होय. ते पण आम्ही आम्ही तो पॉईंट बघितलाच नव्हतां ते नवीन झाली का.
होय होय आता दोन हा दोन तीन वर्षामध्ये झाला असेल. आम्ही पण गेलेलो तेव्हा होत ते मी पण म्हटल म्हणजे.
एकोणीस वीस च्या पिरियड मध्ये गेलतो ना त्या. तेव्हा नव्हता अजून झालेला आम्ही फक्त सिंधुदुर्ग किल्ला बघितला होता.
हा दोन तीन वर्षातच झाले ते सिंधुदुर्ग. पणं आहे बघण्यांसारखं आहे लहांन आपल्यां मुलांना माहिती देण्यांसारखं आहे ते
होयं नाहीं राजकोटलां पणं आणि आ तरं राजकोटच्यां इथं पणं आणि जरं नवीन कांहीं तरं केले की नाहीं तरं तिथं ते पणं बघण्यांसांरखं पॉईंट म्हंण पा आणि अ इतिहांस कायं नां त्यांमागचं ते ते जास्तं महत्त्वाचं आहे
होयं इतिहांस पणं मुलांना पणं माहितं होते नां तेवढं
तेचं की म्हणूंन
आपणं किती पणं पुस्तकं शिकवलं तरी ते मुलांना एक म्हणजे बघितल्यांशिवायं हां म्हणजे जेवढां आपणं वाचतोयं त्यांच्यापेक्षां हां त्यांच्यापेक्षां कमी आपणं तिथं नेऊन दाखवलं की त्यांनां पटकंन समजंते थोडं
हां
जेवढं पुस्तकांत बघूंन म्हं ते वाचूंन किंवा हे करूंन जेवढं समजतं नाहीं हां तेवढं तिथं जाऊन प्रत्यक्षात बघितल्यावर समजले ते. कसं आहे कायं
हां तेचं की ते म्हणूनचं ट्रिप ट्रीप पणं नाहीं आणि हां तूंन मालवंण फिरलं मंग एक दिवस आणि परंत वे हा वेंगुर्ल्यालां पणं गेलो होतो बीचला गेलं की बीचं वरं कसं जास्तं
ते रायडिंग रायडिंग वगैरें नव्हतं केलं
राईडीग वगेरे बंद होतमं ह्यांच्या परयड गेलो होतो ते बंदचं केलतं बंदचं आतां त्यांनी कायं केलं असं सप्टेंबर अक्टोबरपरेतं बंदचं ठेवलं
हां म्हणजे ते कसं आतां वारं हं वारं सुटलं की पावसाळां चालूं झालां की तिथं वारी जास्तं जास्तं जोरातं येतातं नाहीं मंग तिथं अपघातं होण्याचं चान्सेस जास्तं असतांत त्यांमुळें त्यांनी बंद ठेवतांत थोडां वेळं हम्मं आम्ही गेलेलो तेंव्हा नियुक्ती बीचं वगैरें ते बघण्यांसांरखं होतं
हां मलां तोच पॉईंट बघायचं होतां नवं होहती बीचचां पणं तो बंद असल्यांमुळे ते बघूंन तिथं कायं जायचंच झालं नाहीं मंग वेंगूरला ब्रिज वेंगुरला ब्रिज बघितलं परंत इकडं पणं त्यांयचं ते काचेचां ब्रिज आहे काचेचां ब्रिज आहे तिथं पणं गेलो होतो बघायलां ते पणं पॉइंट छान आहे
निवती बीच लां कसं झालं सकाळीं आम्हीं उठलो लवकरं नाश्तां केलां आणि डायरेक्टं बीचं वरती गेलो खरं एवढां वेंळं लागतोयं आंज दोन तीनं चार तांस कसे गेले आमचे कळले पणं ई एवढं आंत मंध्यें बघण्यांसांरखं आहे तिथं
हां ट्रीप आणि ट्रिप पणं छानचं होत्यां
ती म्हातांरीची चूळं वगैरें आहे ते आंत बघांयलां नेतांत ते म्हणजे लहांन मुलांना तेथे घेतं नाहीतं मंग आमच्यां आमच्यांसोबतं लहांन मुलं होती म्हणून आम्हीं कांहीं आंत गेलो नाहीं पणं कोको ड्राईलचं ते हे परंत डॉल्फ सेप पांर दोन समुद्रांचा संगम वगैरें असं कांहीं कायं आहे नां ते सगळं दाखवून हां ते आतमंध्ये नेहूंन छान दाखवलं त्यांने सगळें पॉइंट डॉल्फिन तरं एवढं बघितलो आम्हीं खूंप डॉल्फिन होते
कोणीसलां गेलतो तेंव्हा हां नेहंचा पॉईंट नव्हतां म्हातांरीच्यां चुळंचां
हो चूळंचां ते आतां जास्तं हां हे झालंय नां सोशल मीडियां वूंन जास्तं ते हां त्यामुळें ते लोकं ते बघण्यांसांठी खांस तिथं आतां चाललेलं
होयं आम्ही नाहीं आणि आम्हीं आम्हीं ट्रिप काढलीं आणि ते जस्टं बंदचं झालो
हां नाहीं आणि त्यां म्हातांरीची चूळं ते आत्ता नाव पडलयं. त्याचं पहिला नाव काहीतरी होतं शॉवर पॉईंट म्हणत होत - - तिथली लोक शॉवर पॉइंट म्हणतात आणि आपल्या इकडचे आता नवीन आता जालेत म्हातारीच
तिथल्याच तिथल्याच एककाय रील केली ती मग त्यांनी सोशल मीडल्यावर मीडियावर टाक ल्यानंतर मग ते परत ट्रेंडिंग मध्ये आले ते हा अस झालं.
ते लोक तेच बघण्यासाठी चालेले. पण ते जास्त आताय दोन तास लागतात ते - - फक्त एक पॉइंट करायला.
पूर्ण आतमध्ये जायला लागतयं समुद्राच्या ती दोन तीन तासाचा हाय ते.
आम्ही एवढंच गेलो तर आम्हाला एवढी भीती वाटाल तिथती हिजात जायला अरे बापरे म्हटलं. बघायलाच छान हाय. पण समुद्रात पूर्ण हात गेल्यानंतर अ लाटा वगैरे आला की पूर्ण असं - - ते नाव असते ते आता वाटलं की उलट होतयं की नंतर उल होतय असं होत. एवढ्या जोभेरात- - ते लाटा येतात आत आत म्हणून ते तर लहान मुलांना घेऊन जाऊ देत नाहीत, म्हणजे आत नेत नाहीत.
आणि ते तिथले साईडचे पण पॉइंट छान हेत बघण्यासारखे कोकण एक - - एकदम छानच हाय अस फिरण्यासारखं. किती जरी फिरलं तरी असं आपलं मनच भरत नाही कोकण आहेचं. म्हण आम्ही आम्ही आता किती तीन, चार ट्रीप आमच्या कोकणातच झाल्या. अ पहिल्यांदा गेलत तेव्हा पण सिंधुदुर्ग होय. होय आणि लोक पण असं ब आपल्यात - -
फक्त जेवणाचा प्रॉब्लेम - - जेवणातच फक्त हे होत प्रॉब्लेम होतय कारण जे- -
आपल्याकड सारखं नाही. कोल्हापूर साईड सारखं जेवण नाहीचं हाय दुसरीकडे गेलं तर. नाहीच आणि कस आणि हॉटेल हॉटेल पण ओळखीचे पाहिजेत, तर आपल्याला बेस्ट जेवण भेट - - तयं नाही तर कसलं जेवण. क्वालिटीच काय नाहीये तिथं.
नाही. शाकाहारी मिळतच नाही जास्त होय ते तकडे जास्त तेच असते ना मासे.
मासे, मासे आम्ही परवा गेले होतो. आम्ही नॉनव्हेजच खाल्ल तेव्हा मग.
हा. तिकड न ते चांगलं भे मिळतय खरं. नॉन व्हेज चांगला मिळतय. छान भेटतात होय.
आम्ही ते हेचीच घेऊन गेलतो गाडी आम्ही ते जोशी हाईत की मॅडम त्यांचे मिस्टर त्यांची त्याची गाडी आम्ही नेल कायम त्यांच्याच गाडीतून जातोय आम्ही कुरुंदवाडची सगळे. त्यांचीच गाडी होती यावेेळेस त्यांनी पण ड्रायविंग पण छान हा. सतरा सीटर, चौदा सीटरची असत्या त्यांची ती मोठी गाडी होती. आणि आम्ही सगळ्या लेडीज असल्यामुळे ड्रायव्हर चांगलं पाहिजे आणि गाडी पण अस हा. रात्री आणि रात्रीचा प्रवास पण करायचं असेल तर खात्रीच माणूस पाहिजेतना. त्यांची गाडी सांगितली होती आम्ही मग. मग त्यांनी पण गाडी ड्रायविंग बेस्टच करतात. त्यांनाच सांगतो आम्ही प्रत्येक वेळेस.
मग आणि काय किती घेतले मग पैसे तुमचे?
आमचे काहीतर एक दीड, दीड हजार काहीत पर हेड बसले.
हा. मग सगळ्या- -
दीड दोन हजार हा सगळ्या लेडीजांनी लेडीजांनी काय मुलं आमची लहान असली तर मुलं मग सगळ्या लेडीजच हम्. हं.
ते कसं मैत्रिणीशिवाय मजा नाही
नाहीच होय आणि नाही आणि आम्ही किती आता दोन हजार एकोणी पासु दोन हजार एकोणीसच्या आधीपासून आम्ही या ट्रीप आम्ही ट्रीपला जातोयं. एकदा पण असं नाही झालं - - कि बाबा ट्रीप बिघडल्या.
हा मस्तच होत्या होय, आमची पण परवाची मस्त झाली महालवनची. आमच्या इथलं आम्ही जाऊन आल्यानंतर किती जनी तर गेल की आमच बघून मालवणला पण आमची जी मजा आली
तेच की आणि नाही आणि पॉईंट पण छान आहे सोडा मालवणला, आणि मार्केट पण छान आहे तिथला आम्ही पण काजू, आंबा बर्फी, काय फनस फनस पण बघितले आमसूल आणला. आगळ आणलाय आम्ही, हा आणल आमसूल आगळ घेतलाय आम्ही तिथला.
आगळ होय आगळ पण चांगलं असतं तिथलं कोकम.
छान होय छान आहे अ आम्ही ते हिच घेतलय, सरबत, हा सरबत कराय सरबत करायलाच घेतला होत आम्ही पण, छोटी बोट.
छान होते ते, आणि काजू पण होते, चांगले.
हम्म काजू काजू पण खरं महाग आहेत तिथं पण. जे आपल्या इकड रेट आहे तेच सेम रेट आहे तिथं कमी नाही काय हा. व्हरायटी आहेत भरपूर खरं जे हा आपल्या इकड रेट आहे तेच रेट तिकड पण आहे, म्हणजे आणि आणि फणस आणि आंबे तर आपल्याकडे आंबे केवढे हे स्वस्त तईत उलट, तिकड आंबे महाग आहेत आंबे महाग आंब्याच साईज साईज मोठा.
मोठ्या. साई साईज मोठी आणि कसं आहे त्यांच हे आहे ना म्हणजे ओरिजनल आहेत ना ते. आपल्या इकडे येतात ते ह हापूस ते हापूस. कोकणी, आणि राह ते, नैसर्गिक. पिकवलेलं असतं ना ते.
हा आपल्याकडच नाही आपल्या इकड कसं ते औषध ते देऊन हा म्हणूनच आणि गोडवा पण हाय आंबत, आंब्याला त्यांच्या आणि साईज पण एक तर आंबा असला कच्चा होता पण, आंबा आहे काय दुसरं फळ आहे हे ओळखना झालत लई मोठी साईज होती पहिला वाटलंच नाही. तो आंबा आहे, आम्ही परवा मार्केटमध्ये पण गेलो होतो नई. हा होय आंबा, आंब्याची साईज आंब्यासारखी नव्हती. मोठीच होती, होय. हा मग, हा. मग हो हा कॉल झाल्यानंतर परत आणि कॉल करायला लागतय काय तुम्हाला मी. कॉल परत करायला लागतय काय तुम्हाला म.
नाही हा बोल की काय नाही ग तसं काय नाही.
तसं काही नाही आहे का, हा तेच काय नाही बघा. तुम्ही शिर्डोंनच्याच काय, शिर्डोंनच्याच काय तुम्ही?
हॅलो.
हॅलो.
हा शिरडोंनच्याच काय तुम्ही पण मग.